हॅलो. हा नमस्कार ताई येतोय आवाज. आवाज येतोय. हो तुमचा आवाज खूप छान ताई.
धन्यवाद.
अ कुठल्या विषयावर बोलायचं ते आज आपण.
आ. तुम्ही सांगा ना आता तुमच्या मुलांच्या शाळा वगैरे सुरू झाल्या असतील एखादी. दी वगैरे.
हो खरेदी वगैरे म्हणजे आता तर असं झालंय की बुक्स आणलेले आहेत आणि घरी पाहून आलेले आहेत ना त्याच्यामुळे नोटबुकांना बाकी म्हणजे त्या दिवशी आम्ही रात्री जा बुक्स म्हणजे कवर्ह वगैरे बसवलं आता बुक्स नाही तर आज झालं की म्हणजे पाय दुखतात ग मी आज स्कूलला नाही जात ग म्हटलं ठीक आहे नको जाऊ म मला बुक्सच आणून दे असंच करून दे म्हणजे ते फार असतं नवीन नवीन तसच मग कधी कधी असं वाटत खूप नखरे असतात म्हणजे मग त्यांच्या काल परवाशी बसली जस्ट मला आठवलं अरे आपलं लहानपण असं नव्हतं म्हणजे आजकाल कस नवीन बॅगपासून आपण सुरुवात करतो बरोबर आहे आणि क आपण कसं आजकालच कस म्हणजे प्रत्येकाला एक एक किंवा दोन दोनच मुलं असतात ना आपला तर म्हणजे आपल्या यांच्यावर येते आणि आपल्या लहानपणी असं काही नव्हतं आपण भावंड एक असायचं दोन असायचं चार किंवा पाच पण भावंड असायचं ना मोस्टली मग ते म्हणजे खूप छान वाटायचं मला तर म्हणजे भाऊ आणि बहीण आहे ना मोस्टली दिदीचेच बुक्स यायचे किंवा हा दिदीचे यायचे किंवा मग शाळेतलाच भेटायचे ते बुक्स अस काही पर्सनल आजच्या सारखं म्हणजे फीज वेगळी आहे बुक्स वेगे असं काहीच नव्हतं तेव्हा म्हणजे कसं तुम्ही फी नंतर भरा ऍडमिशन तर कॅरी ओव होऊनच जायचं मग बुक्स पण शाळेतच भेट दयाचे
आमचं पण हा आमचं पण तसेच होतं म्हणजे आम्ही तर बेसिकली दोन एक भाऊ बहिण होतो पण मग पप्पा चार भाऊ असायचे आणि पर त्यांचे पण दोन मुलं म्हणजे एकूण आम्ही आठ जण असायचो आणि त्यात मीच मोठी असायची आणि सोबत शाळेत जाणं हा नाही कॅरी फॉरवर्ड नाही आमच्या स्कूलचा नियम होता अस की पुस्तक जरी चांगले असले तरी प्रत्येकाला प्रत्येकानेच स्टेशनरी घ्यावीच लागेल असं
हो, हो नाही आमच्या वेळेस नव्हतं आमच्या वेळेस नव्हतं म्हणजे आमचं एक तुमच्या स्कूल मधुन बुक दिले ना स्कूल मधले बुक घ्यायचे फाडायचे वगैरे नाही बुक तुम्ही परत जमा करायचे आजकालची मुलं बघायेस हा, हा आणि स्कूलमध्ये क आजकाल म्हणजे माझा मुलगा आता आहे तर त्याला सांगतात तू डायरेक्ट पेनि किं हे पण मग तेव्हा आपल्याच आईवडील तसे सांगायचं मग तुम्हाला स्कूल म बुक जमा करायची आहेत ना मग तुम्ही बुक्स खराब कशाला करत तुम्ही पेन ही नका लिहू तुम्ही पेन्सिल म्हणजे आम्ही मला अजून आठवतो म्हणजे माझे पेजी जरी झालं मी पुस्तक कधी पेन कधीच लिहिले नाही पेनसिल घ्यायचं प्रॉपर जिथे आहे ते पण असं कुठे पण नाही लिहायचो प्रॉपर जिथे आहे त्याचे अंडरलाईन करायची एकदम फेन्ट करायची कुठेतरी माझे बुक्स आहेत ना ताई अजून पण म्हणजे कुठलं कवर पण फाटलेलं दिसणार नाही किंवा एखाद पेज पण आहे ना त्यास म्हणजे आपण कसं आठवण म्हणून दुमटतं वगैरे तसं काहीच नव्हतं
अच्छा
शिक् ना ते फार ओढायचे की ठीक आहे आता तुम्ही बुक्स एकमेकांना करतायत ना तुम्ही बुक्स असे वापरायचे की क्हवर घालून कव्हर काढून तुम्ही दुसऱ्या कोणाला देतायना त्याला वाटल अरे आपण दुसऱ्या त्यांची जुनी बुक्स वापरतोय हो म्हणजे त्यात का शिक्षक सुधा अशी आपुलकी सांगायची ना की नाहीणे आपण जशी त्यांची मुलं आहोत तसे समजवायचे एखादी जर गोष्ट आपल्याला एक नसायची तर ती करून घ्यायचे ओढायचे आणि आपल्या आईवडील पण सांगत नसायचे की यांना मारू नका किंवा काही करू नका
आमच पण तसच असायच आमच पण हे बुक्स वगरे तर नाही यूज करू द्याय पण तेव्हाच हेच वेगळं होत हल्दी मुलांना सगळं अवे्लेबल इझिली होऊन जातं
हो हो हो
नाही कळत आमच्या वेळेस म्हणजे होत घरून तेवढं भेटायचं पण आम्हाला त्या गोष्टीचा माज नको म्हणून आम्ही आठ भाऊ बहिणी अस असायचं ना चार आण मा का मु बरोबरीचा होताच मग आमची मम्मी आम्हाला काय करायची की लहान असायचं आता लहान मुलं कसं पेन्सिल हरवून येतता नाही तर मग श्पनर करून संपुन टाकता आम्हाला एक नटराज ची पेन्सिल असायचे तिचे दोन तुकडे व्हायचे अर्धी मला अर्धी त्याला अस करून आम्ही युज करायो आणि जोपर्यंत ह फसेट होतो ना तोपर्यंत आई घरूनच शार्पनर करून द्यायची की हे पेन्सिल मी शार्पनर करून दिलाय तुला हे दिवसभर पुरवायचंय असं
मग ते आम्हाला ते ते असायचंच म्हणजे स्ट्रिक्ट असायचे ते पण ते आमच्या चांगल्यासाठी तेच कि यांना या गोष्टीची जाणीव पाहिजे कि यांना जर सगळं इझिली भेटलं तर हे त्या गोष्टींचे म्हणजे ते नाही का त्यांना व्हॅल्यू नाही राहणार अस
म्हणे ज्याकाळी आपल्या आई वडील पद्धतीने गेलेल आहेत ना म्हणजे तीच परिस्थिती त्यांनी आपल्याला म्हणजे ह्या याच्यात बनवलं आहे की ते पुस्तक पण आपण तसच हे करायचो किंवा तस घडवल्या गेलेलं आहे तसं घडवल्या गेलेलं आहे आपल्याला कि जशी परिस्थिती येईल म्हणजे पुढचा आयुषय आपण सांगू शकत नाही ना कि कसं येईल कोणा बरोबर
आताच्या मुलांना सांगितली तर त्यांना ते नाही जमणार ते ऐकणार पण नाही खोटं वाटतं त्यांना
हो हो हो म्हणजे तुम्ही याचा विचार करा की मी लहानपर्यंत जास्त करायचो आपले बुक्स खूप एमटी राहायचे ना नोटबुक्स मग आम्ही ते करायचो कसं त्याची पेज काढयचो आणि मोठ शिवाय बनवायचो मग ते ट्युशनला हा हो हो रबुक बन हा हो हो आम्ही पण तेच करायचो इतक छार वाढायचं पण म्हणजे आमची शिक्षक तरी च म्हणायचे जर एक बुक असेल ना आशी मोठी आम्ही ते एकाच वेळी मग म्हणजेआ दोन ती सब्जेक्ट करायच ज्यांना कमी लागायचं ना संस्कृत म्हणा संस्कृतला वही लागायची नाही हिंदी म्हणा का मराठी मग स्वतः सांगायचे तुम्ही असं करा ना ही बुक्स आहे ना तीन सब्जेक्टला करा म्हणजे तो कसा आपल्या आई वडिलांवरचा थोडा भार पण कमी होतो आजकालचे टीचर म्हणतात नाही आजल म्हणजे आच आज कालची झालाे म्हणजे हो हो म्हणजे आता आमच्याकडे कसं आहे आमच्या स्कूलमध्ये किंवा म्हणजे आता इन जनरल तेच झालेलं की तुमच सेमिस्टर झालं फसट सेमटर नंतर ची जे आहे दिवाळीच्या सुट्ट्यानंतर ज्या आधीच्या आताच्या याच्या वय आहेत त्या वापरायच्या नाही मग त्याचे बुकस कोरे असो की काही असो आणि पूर्ण असे कम चालू हो त्याला नव्या बुक घ्याय म्हणध्यंतरी आमच्या
ते असं टीचर्सने असं मुलांना समजवायला पाहिजे. मुलं, आई वडिलांचं ना ऐकता आधी टिचर च ऐकतात म्हणजे त्यांना तू प्रेशर असतो की टीचर बोलतील. टीचर रागवतील म्हणून ते बरोबर करतात आणि मग टीच लोक. रिसपोन्स ब्लिटी घ्यायला पायजे मुलांना असं.
ऑब्यसली, ऑब्यसली जे आमच्याकडे घेतात काही टीचर वगैरे घे म्हणजे तेव्हा हे कस असत ताई आपण म्हणजे मुलां आपण मारतो ना एक आई म्हणून त्यांना कसं वाटत. कि नाही इने मारायलाच नको, हिने खूप लाड करायला हवंय. टीचर्स, कसे करतात की मुलांना यायला पण हवं आणि सगळंच हवं आणि म्हणजे बुक्स पण थोडे. आमच्याकडे रागवतात म्हणजे मुलांना बुक्स कव्हर वगैरे नसलं. तर सांगतात तुम्ही बुक्स निट ठेवायला हवेत म्हणजे ही व्यवस्थितपणाची सवय आपल्याला, आपल्याला आईवडलांनी लावली म्हजे बरोबर आपण जे आपल्या मुलांमध्ये पण तशीच. त्यानी फॉरवर्ड करावी असं म्हणणे माझं.
हम्म, तेच पण आपण हे घरी सांगतो ना. हा आपण हे त्यांना घरी सांगतो. त्याच्यानंतर टीचर्स पण तिकडे सांगायला पाहिजे.
हो, हो, हो सांगत म्हणजे असं आपण दहा पैकी दोन तीन तरी असतात आपल्यासारख्या कि त्या सांगतात. आता हे गोष्टी माझ्या मुलाला तेच करते त्याच्या ज्या मागच्या वर्षीच्या वया आहेत ना आता तर बाई पण म्हणजे मग ते तसंच करते अ जुने, जुने पुस्तक, बुक्स आहे ना त्याचे पानं फाटते आणि जे अ आपण ट्युशन लावतो ना त्याला पहिले एक दोनदा बघितलं त्याने मग. मी बघितलं त्याने म्हणजे मामा मावशीच खूप ऐकतो तो. म, म्हणजे मावशीने पण सांगितलं बघ आम्ही असं करायचो. आपले माझ्या मम्मीचे वय म्हणजे आमच्या तिघांची एक, एक वस्तू य सभाळून ठेवलेली. एक, एक बुक आहे, एक, एक ड्रेस आहे, आत्तापर्यंत सभाळून ठेवलेला आहे. आमच्या मुलं पण पाहतात आणि एकदम म्हणजे खूप छान हो. नाही आणि त्याची ती सवय म्हणजे एखादा अस ड्रेस खूप आवडला ना. एकदम असं अजून व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हे माझ्या ताईची एक डॉल आहे तिचं एक प्लस्टिक च होत ते आहे भाऊसाइड डियरेस आहे.
खूप आवडायची. तिने पण माझे अ- दहावी व चे वया पुस्तक अजून पण सांभाळून ठेवलेले आहेत.
हो मग ते कधी कधी मुलं बघतात ना. हो. मम्मा खरंच तुझं मुलांना पण खूप छान वाटतं. अस, म्हणजे त्यांना. आपल्याला ते आठवात नाही एवढं आपलं बालपण मग कधी कधी आता म्हणजे आपले आई वडील सांगतात ना, बघ तुझी मम्मा अशी होती. कि आम्ही तिला असं करायचो. आपल्या सांगण्यापेक्षा म्हणजे आपल्या आई वडिलांनी जे दादा, दादी हे सांगितलं हो. आजी, आजोनी सांगितला तो इम्पॅक्ट आपल्यापेक्षा जास्त. पडतो माहितीये का? आणी माझ्या मुलावर तर मोस्ट मावशी, मामाच म्हणजे खूप इपाक्ट पडतो खुप जीव आहे, मी जर मारल तर तो डायरेक्ट. लावतो हि सारखी मारते हि सार की बोलते ती अशीच करते मग तिकड न मावशी म्हणते ओरडू नको रे असं करू नको ग त्याला आणि तू पण त्रास देऊ नको तु पन अभ्यास कर बेटा हा मी, मी आता अभ्यास कर हिला सांगा मला ओरढू नका मी मला बुक्स घेऊन देत नाही. काल परवाच फोन झाला मला पाहून आलेलेत वेळ भेटत नाही ना बघ मला वही मम्मी का जाऊ स्कूलला मग काल भाऊजींनी सांगितलं बेट आणून देई तुझ हात मग काल गेला आज पण गेला मग जर असतो संध्याकाळपर्यंत ला टाइम दिला जर तू माझ्या वह्या आणून दिल्या नाही ना मावशीना सांगेल आणि मावशी तुला खूप खूप ओरढेल
ह त्यांना स्कूलमध्ये नाही भेटत का वह्या वगैरे
नाही बाहेरून घ्याव लागतात ते
अच्छा!
चला ते आपला तसा वेळ पण झालाय ते आपला वेळ झालाय आपण चला बोलून छान वाटत तुमच्याशी
हा हा हा चालेल मी कॉल करते.